झाली जेऊन. हा जेऊन झाली तुमचे.
आमचे झाले.
हा का काय काम चालूल का नू.
काम काय तंबाटी बांधायची काई गोबी लावाची चालूय.
हा का?
हम्म तुमचं.
आमचं चालूये सायबीनी पेरणं.
पावसाचं कसं काय?
पाऊस गणजे पण आज काय झालं आम्हाला वाटले ते अधूर राहिल होत आठ दिसांन.
हा.
गेलो, वावरत गेलो, आणि जे पाऊत चालू झाला.
मंग काय घरी या लागलसन.
घरी नाही आलो तीड तेच मग ते रस्त लई खराबे आपलं होतं पण बैलाची लई दईन होती. टाकलं वाल्ल्यातच वल्ल्यातच टाकलं. वल्ल होत दिवसभर. मग काय? आपण आलो असतो कस बी. पण मग बेलाला काये काट कुटे
नाही बाई बायलाची लई दईन होउन जाती.
मुक्या जनावराला काही म्हणू शकत नाही ना.
मग झालं असन टाकाच.
टा खच झालं. गजवलो होउन आलो घरी आलो.. वल्ल झालो काय कपडे्या लते धुतली वाळू चळू घातली. हा पण म ते ऐकत नाही ना पहिल्यांतर. टाकीले ते ताशी लागल.
हा म तेथल उ उशीरा झाल्यावर लय उशीरच होऊन जातो ना.
अनं ते त्या दिवशी टाकेल असं मस्त दिसू राहिलं सोयाबीन आणि तुर दिसू राहीली कुडमुड.
हाव का?
हा पण मग वापस नव्हती ना चालूच होत न याच नुसत काल उघडा होता.
काल नय टाकलं गेलं मंग हाय ना.
ते काल टाकालाय ना, परवा पाऊस झालता ना, त वाप नई म्हनी तिकड म्हणी.
हा पण आज त आज दिवसभर पाऊस चालूचंये.
म्हटलं वहिन ना आज कशाचा पाऊस राहतो पण ते वावरात गेल्यावर मंग ते घरी येता येईना आणि काईच नाय. सार जेवढं होते तेवढे ओल्ले झालो.
लांब जाया न होत बाई ते.
त्याच्यामुळे घेतलं स्टाकन मग काय म्ह ज त्यात बोललं हो काय हो. ते खतबी नसो पण ये ना.
नाही नाही वाल्ल्याचं काय खरं आहे.
तेजे एक त दाना दाना येईन ना नी कय नय य दाना दाना नाय आल तर मंग माणसाला काम उरकत्या.
एकहीसं नाही ना.
हूं या मंग गोभी लावाला उद्या.
हो आता असल रीकम पण तो
नाई ना याय आता उद्या दिवस मग कसं गोबी लावायचं न जरसकं आटोक्यात येऊन जाईन. ते जास्तच येन एक त हे पाऊस चालू असला का पाऊस सिलगून जाती मंग बर राहत पावसातचं.
अ आता काय काम नसल त येऊ काम असलं त मंग नाई जमणार. कई काम निघत आता.
पण मंग तंबटी बांध च कसं ज जमतं पण मग पाऊस थोड फार आसनं कमी ते आता शितोळया असल्या का गोबी लावूनचं शिलगून जाईन त्याच्यात.
पावसात उलला ना त्याच्या जिवार येवू राहल
हम्म पण मंग आता या आता उद्या दिवस काईतरी करून घेऊ थोडंफार. ऍडजेस्ट कमी करू जादा करू कही काम होईल. नही जमलंल जादा पाऊस आला त मंग नाई जमल त जाऊ घरी
हा ना ते वल्ले जीवावर येत ना लय.
जादा पाऊसाच मंग काय
एक एक तला वल्ल्या न अस ज काय अंग दुखू रायलंय या आज वल्यात लय आबदलो. आज आज म्हणजे वल्ल्याच माझे त्या दिशीच दुखु राहिले हाडकंनं ते लगी
हूं
जे चालूच हे ना माणसामागचं चालुच लागतो आणि झी ड य एकाच मी काम नाय राहत जिड तिघाच काम तिड दोघच म हँडल करून घेतात पण मंग कुड जमत
मंग तिथ जादा माणसच लागात्या ना.
ते निसत नाय एक दोन माणस माणसावरच चालूये ना पेरणीच काम.
लय एक एक टास्क टाकला जात होता डबल टास्क टाकला जावं जावू राहल.
मंग तेच होऊ रायल ना. नाय त जिडं च अ दहा दहा बारा बारा लेबर राहत होत तिढं दोन आणि तीन माणसं काय करती.
मंग जीवावर अंगावरच पाडल्या वानी होऊ रायलं ना ते सारं.
अणि मंग मं ते ओडू ओडू ओडू
हो वल्ल्यात चालाच एवढं होत
ते टिकून झालंय का इकडं थोडं फार काही असल का इकडच परतूच
तिकड तिकडून येऊ जाऊ तरच जीव हा हे हुन जात ईद परत करायच म्हणल्यावर राखीन जीव दम तो ना
हो दमतो ना
घरीबी परत ते ते करायच लागत ना काही न काही
सारस रा पाहा लागत ना फोन वर नि जमत
हा.
एक त आता काय साततेस माल नाई काय नाई. त्याच्यामुळ काय माल पाणी म्हण शिभर राहतो तेच नाही म्हनलं म्हणल्या लय अवघड आहे ना
नाही ना उद्या, आता अगदा सकाळी लवकर गिलके गिलके तोडून द्याव लागल बाजारला लवकर जाहण उद्याना
तर मग उद्या सकाळी लवकर गेली की तोडू ला लागू आपण, पण मग नंतर लाव लागलत गोबी या उद्याचा दिवस आता.
हो आता, काय होतं काय नाही
नाही उद्या आता लवकर बाजारला जा नाही ते जागाच काही चालू होतं म्हणे फोन आलत तिथून तर मग, उद्याचा दिवस लवकर या, आणि म्हणले आता तोडू लवकर सकाळी मग
त्यात नाश तोडीले थोड्या फार मिरच्या काही उद्या तोडू म्हणलं थोडे फार निघल
हा रविवार आहे मिरच्याला
अ चला काय बाय तरी, आत कमी झाले ना.
अडचन गिली चच आहे का?
हां
गिरकी वरण भातला
हा गिल कि निगते म्हणे दोन, चार कॅरेट बाजारापर, बाजारापुरतं निगते
गो विकस नाही लावली का अजून
लायल काही, पण मग ते आजन टायम आहे न तिला यायला.
हा का?
हा, आता डबल लावून द्यायची ना दुसरीकडं मग ते खाली थोडे, मागं पुढे होऊन जात आणि टप्पे
हवे आमची आद्रक निंदा ला आली आता काय एकतर रस्ता करावी, वरून चालू ये हो आता काय होतं, काही नाही अजून
हा आम्हाला आद्रिक कि ते औषध मारायच, काही निंदाला आलं भेड्या आणि ते
हो आता, कोणी लोकं म्हणते औषध नि मारल कि चांगली राहती. हो आता त्यावढ आपला वाटलं, आता औषधाचा घेण औषधाचा कितीक फरक पडवतो.
काय फरक पडायच आहे, या ते कोमने निघेला अस ना तुमचे लवकर त्याच्यामुळ तुम्ही अशक औषध नसलं मारलं
नाही ना, मारतच नव्हत ना आम्हाला, हो म्हणलं आता त्यामुळे जात म्हणे म्हणलं मग पाहु जात अनुभव घ्यायला काय लागतं आपल्याला जेऊम पाहु, जाऊ त्याने उशरात घालताना वयात घालू.
होव का, मंग आमि बी काय औ माराज नाही काय मग?
मम मारच त मरा, आमल्ली मारच मच ता बलून रस उघडलं का?
हा, पावसात बी काही खरं नाही त्या बायाच निंदला.
नाही नाही, आता ते पाऊस तोटले होन तरी, आठ तारखेला पाऊस चांगेले त्याच्यानंतर, पंधरा एक दिवस मधी, बकड पडणार होची कारण की पौस काही म, पौस काही अस संंबना असने. पऊस का म ना स नाही ना.
हा का उघडा सापड का उघडा सापडला का तेवढा तो निंदन खरोप न होऊन जाईल म्हणा
मग तेच ना मग तला लागलच ते एक दिवस चौघडच चक्कर कधी नल म जात पण काय अजून वरच श्रद्धा येईल थोडंफार घरात गवर नाही
हा न.
कारण की आता कसं तोड नाही धुनत आणनत तर झटकून झुटकून तर काय नाही ना.
हा वे आहे पाऊस पाऊसाच प वे आता काय काय नाही अजून
मगता लहान मोठं काही को ना करण्याच ना आता महिनस टायमाला एवढं आवडल होत. ग आता वरी श्रद्धा म्हणजे थोडंफार आवडी नाही. जवळ जवळची पाहुून येत ओली नची ना वि श्रादाला
आता काय वर्ड व करू आता
जवाता चटकून झुटकून
नाही पावसाचकलडवल्लं केलं मग बर राह.
आता काय येऊन सार गधड्या रा दाटतईली
हा.
उनत झाल्या की वईल झाल्या मग अजून किती केस द तरी
ठेवेलला काय लागत का नाही वापरायचं चालतं. वापरायच असं किती द्वारा धुतल्या जातं काय बसचं गाणं.
वापरायच्या सारायचे कपडे लगते धुवून धावून ठेवेल होती. मातराा मातरीचे दुखले ते साराचे दुखले.
साऱ्याचीच धुतल्या जाते फक्त काय आता हे बाकी बा खालीच का थोडंफार खकाना खोकाना काय त्यावरून घ्यायच.
चकूनून आत्ताचन महिना वळता वळता वर्ष गेलोत महिना जायला तिथ टाम लागून आसपास सातारी जी.
हा ये इथलं की कोणीकडे सभालणार नाही माहिना म्हून
ह म आता कस करतेय कसं नाही काय माहिती समायिक मामलाला अवघड रा तला
अ कस करू आता. पण मग इ ते आता आवरणच आहे ना तुम्हाला
तेवरि नाही माातागत पटत नाही ना लहान सग नाही ना म्हलं ईड असेल चालतण डांगोळा
हा.
म त्यांच्या व शापली ग नत जास्त राहतेना. राहण्या घरा वेच व वाहण्याशास्त्राच कोणी येत. णत म्हंदा कठ जातकाार वत
नाही ब किती केलं तर फरक पडतोस ना.
आता आमच्या दोघीचं मतरीचं नंदाचं सार गणुभूतच चौकीचं गणगत किती होती.
हमा.
मग तिचं काय? तिथ यक्लीच सांगा.
झा आता परायच गण होत कु कुणी येन.
नाही झाले ज यायच यायचं असल कोणी कोणी यायचं त्याला. धर धरलं तर कोणी पुढं जाऊन उभं राहिलं आता. दोन लोकं उजून बघून लोकं काय म्हणत बाबा एवढं मोठंच आहे ना धावा धुवा केला म्हग ना वर श्रद्धा. कोण असं केलं साराच विचार. हो ना लोक कसेच म लून देत.
ते नाव ठेवा ज्याला नाव ठेवास त्यालाच ठेवा त्या लागून नाव आणि ठेवत मोठ लोकायला.
हम्म ते आहेच ना आपण. ते नाही पण आपली माणसं दोन लोक तो आगत त्याच्यामुळे खालीपण वाटत. तुना घरात तुम घाल नाही. पण ज चांगलं करायचं देव ना देव वासरता ना.
एक तवलच सारे काय आणत्या. अनवरदी श्रद्ध पाहून लागलं त्या आखाड अधिकच्या महिन्यामुळे लांबला ना मग ते.
हां
त घट होती ना.
मग
मग ते अधिकच्या महिना धरलेच नाही जात.
नाही नाही ते म्हणजे महिन्यात हे होऊन जात ना.
आणि मग ती सारी म्हंडली इतक्या लांब कशाला दिली इतक्या लांबून ऊन पडेल होत्तावत झाला असतो.
हां
चाले ना आपण का बामनाचा पोटी निघलो का? बामनाच्या पोटी नाही निघलो ना आपण? बामणाला कस आहे टाइम टेबल वेस्ट सारं बामनाला माहित होतं ना त्यात.
हा बामनयचंयपुढं कस का जाते तरी.
ते काय नाहीती आता कीर्तन ठेवायचं महल्यावर आतापासूनच सारी तयारी करणे हे ना. टायमवर महाराज भेटेन का?
महाराज भेटणार नाही म तुम्ही फोन करून सांगून द्या तेवढं महाराजच.
काय मायती काय काताय काय नाही आपण सांगतले. पाहून घेऊ म्हणते्या माणसं म्हणते पाहून घेऊ तर पाहून घ्या जा तिकडे.
नाहीतर मग आता तुम्ही सांगून द् तर नाही आले तर टायमावर तर मग काय?
कट करू लागले वर्ष श्राद्धाच्या टायमाला.
हा सयपाक देयला राहतो का एवढं सयपाक करायचं ताण नाही राहत.
निवत पाणी सारा पितराचा स्वयंपाक. करा लागतं.
निवदाच कार लिहून मग बाकी.